हॅल बलकी का
हॅलो
हा बोल की शवकन्या मॅडम कशा आहात एक दिवसांनी फोन केला मला.
होय बर.
हो आहे की तू कशी आहे तुझी तब्येत कशी आहे
मस्त आहे थोडी बिघड द्या
तेच म्हणूनच विचारायला लागले ग
थोडी बिघडली ग सर्दी ताप जरा आलाय
औषध
होय होय घेतल्याती
कुठ ना जी वले बाई तू
जेवनच ग आणि काय म्हणतेस.
काय नाही बे तू पाऊस काय काय म्हणतेय तुमचा
आज पाऊस होता के पाऊस पडायला नाहीहि हो कला वाजते
आणिम का
काय नाही बघणेव अंतर
तू जॉन झाला की नाही
होय होय जेवण झालं बघ जेवण करूनच बसलय
हम्म भारी आहे घरीखरी जाणार आहेस आता बघ बरं वाटते का नाही नाहीतर जाऊन एक इंजेक्शन घेऊन ये जा
होय तेच करणारय घरी चार वाजता सुट्टी होते की
जा कि बरं वाट ना म्हणून सांग आणि जा घरला त्याने कुठे आता कट करणार पेमेंट त्या ह्याच्यात ना
होय आता जायचं की
हम्म आणि काय म्हणतेस काही नाही बाई
तुचं कसं काही चाललंय वगैरे का श्यामा हे खेळायला लागल्या इकडं तिकडं
उड्या मारल्या
फिरत बसले
ार काय ना ह् हम् हम्
वगैरे वाजे कोठे होती की
हो झाली की ओटी पेशंट काय झाले वाटतं ओपीडी होती झाली हम्म का काही नाही बाई
पाऊस नव्हता आता आणि पाऊस‌ सुरू झाला.
होय बघकी
आणि आता वातावरण तर झालंय काल घरी पाचला गेले मी इथून हॉस्पिटलच्या खालीच होतो पाच वाजूपर्यंत
का पावसामुळे
होय पप्पा येतं बोललेले खाली येऊन थांब मग इथ आपले खाली थांब हॉस्पिटलच्या म बघून बघून खाली बेकरी जाऊन उभा राहिलेलो
हा आम्ही साडेपाच ला गेलोय काल
हो
ओटी आवरून मग झाली आणि मग खाली आलं तोवर ही सॅमप पल तो सॅम्पल करत बसली
हा हा हा तेच मी पण पाऊस पूर्ण बारीक थांबल्यानंतर मग घरी गेलो. हम् खली बेकरीच्या इथं थांबलेलं
हा हा श्यामालाग!
म जटत काय? त आवज नाही नकस.
नते का
केले केले ह तेस हॅलो
हॅलो बोल की
हा येत येतय काय आवाज
बोल अड का मी तर खिडकी जवळचाय
हम्म हम् हम्म दंगा दंगाकरल्या ना त्यामुळे
स्यामचं काय त्या तिला दंगा करण्याश्वर काय ते.
हो म
मग तुमच्या मैत्रिणी काल गेलताय फिरायला.
हो
गेलती की मला नाही माहिती पट गेलती.
हा हा गोलता काय?
हम्म हत बोला
आपण कधी जाऊया.
आपण तु्ही ठरूवा मग?
बघ्या या आठोडी.
पावसाळा होऊ दे बाई आता काय नको पावसाळ्यात कुठं!
हम हम
हम्म
पाऊसा पाऊस संपल्यावरती झारी की!
हम् पावसाळ्यात घाणते कुठं नको वाटते बेजायला.
हा जय त पा होऊंतर आपण.
हम्म जळ कुठं िकय कि जळ हम्म
हम्
घरातले बरेच सगळे.
आहेत आहेत. बरच लेल कधी येणार घरी तुम्ही!
काय झाला!
घरी कधी येतता बघा आता म्हटलं आमच्या!
घरला आता तुझ्या लग्नालाच भे डायरेक्ट आता कुठं काय तस लगेच.
लग्नाला काय अस फेरी मारून जायचं माहिती तुझ्याक!
अ तुमचं घर काय जवळ आहे व.
ला बाहिले.
आम्ही कोल्हापूरला जातो आणि तिकडनच जातोयर.
ह मग तिकडून कोणत एक कॉल कर.
हा फॅक्टरीकडनंच येतोय आणि तिनंच जातोय.
ते सग.
हम्म बघया परत कत जाताना तुला फोन करतो.
बरं चालतंय नंतर कर.
हॅलो.
हा नंतर करतो म्हटलं ठेऊ का?
हो चालेल ठेव बाय.
हा हा.